हॅलो.
हॅलो.
नमस्कार कसे आहात तुम्ही?
नमस्कार तुम्ही कशे आहात?
मी पण ठीक आहे.
बर आज मी टीव्हीवर एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम पाहत होते. तो पाहून मला वाटलं की टीव्ही आणि संगणक हा दोनही गोष्टी आपल्याला आयुष्यात किती महत्त्वाचे झाले आहेत. पूर्व लोक मनोरंजनासाठी रेडिओ ऐकत असत. पण आता टी. व्ही. आणि संगणक. संगणकाशिवाय घरची कल्पनाच करता येत नाही हो ना.
अगदी बरोबर बोललीस सोना. आजकाल प्रत्येक घरात टीव्ही असतोच. पण त्याचबरोबर संगणकही. खूप महत्वाचा झाला आहे. मुलांच्या शिक्षणापासून ते. मोठ्या नोकरीपर्यंत. आणि घरातील अनेक कामापर्यंत स संगणकाचा वापर होतो. मला वाटत की तंत्रज्ञानाने आपले जीवन खूप सोप केले आहे.
हम. टीव्ही मुळे आपल्याला जगभरातील बातम्या. माहिती मनोरंजन आणि विविध संस्कृती बद्दल जाणून घेता येतो. मी दररोज बातम्या पाहते. पहा कारण त्यामुळे देशात आणि जगात काय घडत आहे याची माहिती मिळते. तसेच अनेक शैक्षणिक कार्यक्रम ही टीव्ही व दाख खवले जातात. बघतो का तू ते? ह ह
मलाही टीव्हीवर माहितीपट पाहायला आवडतात. प्राणी. निसर्ग. विग्यान. आणि इतिहास यावरील कार्यक्रम खूप ग्यान वाढवतात. लहान मुलांसाठी हे अनेक चांगले आहे. शैक्षणिक चॅनल्स असतात. ज्यामुळे त्यांनचे. मनोरंजन आणि शिक्षण दोन्ही होते
हो बरोबर आहे, पण काही वेळा लोक टी व्ही खूप जास्त पाहतात. त्यामुळे वेळेचा अ अपव्य होतो. आणि डोळ्यावरही परिणाम होतो, विशेषतः मुलांनी दिवसभर काढ कम किंवा मालिका पाहत बसू नये असे मला वाटते.
हो हे पण खरं आहे, कोणतीही गोष्ट मर्यादात वापरणे आवश्यक असते. टी व्ही चांगला आहे, पण त्याचा अतिरिक्त दु झाल्यास अभ्यास, व्यायाम आणि इतर उपयुक्त कामाकडे दुर्लक्ष होते. म्हणून पालकांनी मुलांसाठी काही नियम ठेवले पाहिजेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर कमी असर पडता, आणखी त्यांचे डोळे सुरक्षित राहील.
बरोबर बोललात. आता संगणकाबद्दल बोलण्याचं झालं तर त्याचा उपयोग मोठा होत आहे. पूर्व एखादे काम करण्यासाठी खूप वेळ लागत असे, पण आता संगणका मुळे काही मिनटातच ते काम पूर्ण होते, बँकिंग कार्यकरी, कामे, ऑनलाईन शिक्षण आणि अनेक सेवा संगणका कावर उपलब्ध आहे.
हो, आणि विद्यार्थ्यांसाठी तर संगणक खूप उपयुक्त आहे. प्रोजेक्ट तयार करणे माहिती शोधणे, ऑनलाईन वर्गांना उपस्थित राहणे आणखी नवीन कोश ले शिकणे, यासाठी तो मदत करतो, मी स्वतःच अनेक गोष्टी इंटरनेटच्या मदत ने शिकले आहे.
हो मला आठवत काही वर्षापूर्वी संगणक शिक्षण ही एक विशेष गोष्ट मानली जायची पण आता मूलभूत संगणक ग्यान जवळ जवळ प्रत्येकासाठी आवश्यक झाले आहे नोकरी अनेक क्षेत्रामध्ये संगणकाचे ग्यान असणे गरजेचे आहे
अगदी खरं आजकाल ऑनलाइन अर्ज ईमेल डिटेल्स डिजिटल पेमेंट आणखी विविध सरकारी सेवा वापरण्यासाठीही संगणकाचे किंवा किमान डिजिटल साधनाचे ग्यान असणे आवश्यक आहे
हम्
मुळेण संगणक साक्ष खूप महत्त्वाची झालेली आहे
हो बरोबर आहे टीव्ही आणि संगणक याचात एक मोठा फरक आहे टी व्ही वर आपण फक्त कार्यक्रम पाहतो पण संगणकावर आपण काम करू शकतो लिहू शकतो श शिक शकतो आणि इतरांशी संवाद साधू शकतो
हो बरोबर बोललीस तू पण संगणक अधिक परसंप्रवादी आहे आपण त्यावर चित्रे काढू शकतो व्हिडिओ सं संपादित करू शकतो संगीत तयार करू शकतो आणि अगदी व्यवसायही चालू शकतो त्यामुळे त्यांचा उपयोग फक्त मनोरंजापरता मारतीत नाही
हो पण संगणक वापरताना इंटरनेटवरील सुरक्षित त्याची काळजी घेणे ह महत्वाची आहे चुकीच्या वेबसाइट अ फसवणूक करणारे संदेश आणि व्यति्त मनो हा म्हणूनच मजबूत पासवर्ड वापरणे ओळखणे विकीवर लिंक वर क्लिक न करणे आणि व्यत्त माहिती कोणालाही न देण आवश्यक आहे मुलांना देखील याबद्दल योग्य मार्गदर्शन करायला हवे काय वाटतेय तुला
मला वाटत की टीव्ही आणि संगणक या दोन्ही साधनाचे योग्य वापर केले तर ते आपल्याला काय शिकू शडत त्यामुळे आपले ज्ञान वाढते आणि नवीन संधी उपलब्ध होतात आणखी समोर आपल्यासाठी नवीन रस्ते खुलू शकतात त्यामुळे आपल्याला अ त्रास पण कमी होईल आणि की आपल्याला फायदा पण भरपूर मिळेल
हो मी सुद्धा तसेच मानते तंत्रज्ञान हे साधन आहे त्याचा उपयोग कसा करायचे हे आपल्या हातात असते योग्य पर केल्यास ते प्रगतीचा माध्यम बनते पण चुकीचा वापर केल्यास वेळ आणि आरोग्य दोन्हीचे नुकसान होऊ शकते
म्हणूनच मला वाटते की प्रत्येकाने टी व्ही आणि संगणक वापरण्यासाठी एक वेळ निश्चित करावी अभ्यास कुटुंबासोबतच्या वेळ व्यायाम आणखी इतर छंद यांनाही तिथेच महत्व दिले पाहिजे
हो अगदी बरोबर बोलला तू संतुलित जीवन जगण्यासाठी तंत्रज्ञानाच योग्य आणि मर्यादित वापर आवश्यक आहे टी व्ही आणि संगणक हे आपल्याला जीवनाचे महत्त्वाचे भाग आहेत पण तेच सर्व सर्व काही नाहीत
आजची आपली चर्चा खूप छान झाली, टी व्ही आणि संगणकाचे फायदे तोटे आणि त्याच्या योग्य वापर याबद्दल आपला संविस बोलो.
हो बरोबर आहे. कारण टी. व्ही. आणि संगणकाबद्दल बोलले पाहिजे आजकालची युवा पिढी त्याबद्दल. त्याबद्दल बोलली तर अ संतुलन ठेवता येईल बरोबर. तुझं काय मत आहे?
माझं मत तर आहे की. आजकालच्या मुलांना टीव्ही सोडून थोडा बाहेर खेळायला हवा. आणखी थोडा. म्हणजे खेड्या खुडदला म्हणजे. जे समर कॅम्प वगैरे राहतात. तिथ तिथे प राहायला ह. पाठवायला हवं. कारण की टीव्ही आणखी मोबाईल बघूनच त्यांचे डोळे खराब होतते कारण की त्यांना. टाइमची किंमत कळत नाही.
ह हो बरोबर बोललायस तू आजकाल लहानपणी संगणका समोर आणि. इंटरनेटचा मिसुज करतात. कुणी-कुणी चुकीच्या लिंकवर क्लिक करत्यात त्या. एवढ फोन मध्ये. काहीशी गडबड होऊ शकते. परत जर टीव्ही समोर दिवसभर. भर कार्टून पाह मुलं बसले राहतात. आणि आणि त्यांचे आई-बाबा त्यांना काहीच बोलत नाही. त्यांच्या डोळ्यांवर. त्यांच्या मेंदूवर. लहानपणापासून खूप जास्त फरक पडतो. म्हणून आज म्हणून त्यांच्या आई-बाबांनी त्यांना लहानपणापासून एक छान सवय लावली पाहिजे. बाहेर सुद्धा खेळाला खेळू जाऊ खेळायला जाऊ द्यायला पाहिजे.
मुल तर. लहान-लहान मुलं जस की एक वर्ष. दोन वर्षे. जेवताना हातात ते मोबाईल. बघत असते. त्यांना दुसरं काही कळतच नाही, अगर मोबाईल नाही आला तर, ते जेवण पण नाही करत.
हो, हे तर मी खुपदा बघितलं आहे. डिजिटल डिजिटल मीडिया आजकाल खूप समोर वाढलेला आहे. मला आठवते, काही वर्षापूर्वी संगणक शिकणं ही हो बरोबर बोललास. मला आठवत, काही वर्षापूर्वी संगणक शिकणे ही एक विशेष गोष्ट मान ली जायची. मूलभूत संगणक ग्यान जवळ जवळ प्रत्येकासाठी आवश्यक झालं आहे. नोकरीच्या अनेक क्षे त्रामध्ये संगनकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे, असं मला वाटते.
हो टेक्नॉलॉजी खूप वाढत आहे. आणखी हे आपल्या देशासाठी चांगली पण आहे. मोदीजी खूप चांगला करत आहेत. आधी असं नव्हतं. पण म याचे काही दुर्लक्ष आणखी खराब काम पण असतय ना, आपल्यानला अ त्रास होऊ शकतो, आणखी समोर पण होऊ शकतो, त्यामुळे आपल्याला गलत करून
हो बरोबर बोललास तु, मलाही खूप आनंद झाला. मलाही खूप आनंद झाला, अशा विषयावर चर्चा केल्याने आपले ज्ञान वाढतो आणि योग्य सवयी अंगीकाराची प्रेरणा मिळतो. ठीक आहे काळजी घे.
हो हो ठीक हाय.